हं.
हम्म. आता उघडला, आता ऊन पडलं.
हा ऊन पडल आता.
हम्म. आमच्या आज सगळे घरीचे हा, आराध्या तेबी घरीच असन तुमची आज.
हाव घरीचे.
पोराला बरी आज सुट्टी पावसाची.
हम्म, पण मग घरी लय ताण देत्यांना.
तरी तिला कोण नसन तिकड खेळायला ते.
हा पण मग बोरं होत असन तिला बी एकटीला तिकडं.
कायच गंज गावात राहते न मी किती येत जाते. आताच घरून आले मी. आत्ताच घरून आले माहिते का?
हा का? काय काम केलंत घरी काढलं होत?
काई न ते निवद पानी केलते ना.
हा आम्ही पण केलेते आज.
मंग घेऊन आलितीत मंदिरात आन ती.
तेसी जा
दुवादस, आलते जेवले ते.
हा का?
हम्म.
हम आमची वेणू काकूच गेलत्या मी नव्हते गेले.
हा मला फोन केलता मला जीवार आलत
हा पण मधल्या मधी घेऊन आल्या शेजारच्या मंग.
हम्म.
करा तिकडून
हा... हा..